ह.
हा बोलकी.
आपॉप कट झाला काय म्हणलं.
होय दहा मिनटं झालं असतीन.
दहा मिनटं झाल्यावर सोडत त्या म तेच म्हटलं त्यो कसा सांगितला बॉ मला लगेच. हा आप नुसत म्हणायचं तर ग बिर्याणी, बिर्याणी, करूया म्हटला ग.
हूं अरे मी म्हणत नही नुसत मी डाय करून दाखवते ये ब म्हणून माणसाला अपेक्षात ठेवायचं कशाला.
मी हेच विचारलो माझ्या हायातथय.
म त्यावात मंग कुठं मला बोलवून सांग म. ह व्हयं तर लगेच आता चाललास उद्या तू.
उद्या कश्याला ठेवलं की. अन तो कुठ उद्या लगेच आणून ठेवणार आहे.
आनायच आणतोय तवा आणतोय तवा खा किती खायचं तेवढं.
म्हणजे मेल्यावरच देणार जिवंतपणी काही देनार नाही.
अ तसं नाही माझं मनं.
आता तूच म्हटलीस की आनंद जवा आनतो तवा खा म्हणून.
आए म्हणत जवा माझ्याकड येणार तवा मी देणार.
अरे माझ सांगायचं बाबाला रे.
अ सांगतात कि, खरं मला माझ्या पैशीेतन द्यायचं असेल तर.
त्याचा काय संबंध आहे, बाबाचं पैसे म्हणजे तुझंच झाल की, लेकीचा त सगळा अधिकार आहे कोर्टाचा भूतलाय.
असं नसतय मग असं दान केलं नसतं मुलींनी.
आ.
मुलींना अस दान येस दान केल नसतरे.
ते द्यायच असते हो. विदाऊट दान करता होत नाही, देवान सांगितलय दान करा म्हणून आणि कोर्टानं सांगितले दक्षिणा पण द्या म्हणून.
कळल का हा.
हम्म हम् ब बर
म आणि काय म्हणता सा?
निवांत.
निवांत जेवला का नाही, दोन तीन भाकरी
चार, पाच
आता तूच म्हटलीस की दोन दोन खातोय म्हणून आता असं करतीस व्हयं.
त बर वाटना जाई ना की.
आग ज्या वेळेस बरं वाटत नसेल त्यावेळेस एक्स्ट्रा खायचं असतेय ताकद कशी येणार.
त्या वेळेलाच खातो एक्स्ट्रा.
वा. जाईना कसं म्हणालीस
आता बरं वाटे ना ना म्हणून जाय ना.
होय होय मग मॅगी करून खाल्ली नाहीच.
ना.
टाक तली असती की
हम्म नाहीय खल्लू.
अह र अस त म्हणजे काय करायचं जराच मटण पिठा आणायच आणि पिवळाा सुूक करून प्यायच पाय आणून पाक दसटार ये जाल.
श.
शी नवं शी आणायचं नाही त्यांचं शी शेतात घालतात. आपण चूप करायच.
त तुला काय काय खात असेल.
आं.
कसलं काय काय खातोस.
तुमच्या पप्पाला विचार हातात का नाही ते
खात्यात माहिती की एण माल नाही ओडर.
आता तुला होत नाही ज काय आता त्या गोळ्याबेळ्या तर खात तने औषध औषध
ी अजिबात नाही गेले नाही दवाखान्यात म
मग कशा बरोरच होणार तो
घरचा उपाय करून
तुला काय पिंकीचाडकली काय आजीचा पटवा आयुर्वेदिक उपचार. हा.
हो मी तेच करते.
हा.
तरी घऊन घ्या नकोय.
होय होय होय होय घ्या घ्या घ्या.
ग्या पाहिजे तुझं पण एक ग आलं.
माझा काही आलीिस बडबडा आहे का?
ु जा नाही इगणार.
एक जाऊन द गाडी म्हणा आप आपर
हम्.
हा हे माझ असते बघ मणा माणूस शांत राहते निवांत राहते.
निवान करत.
डोक्या सगळ्या टेन्नाते हा कु टेन्शन नाही आमचा का संबध म्हणायचं.
तुम त
हा. असं असं बघायचं नस तिकडे बघायं आपलाय.
ह.
पुढच्याला पण कळाला पाहिजे की बाबा ह्याच्या पेा आपली काय किंमत आहे. हा काय किंमत आहे आपण याला विचारवू बोलू कळायला पाहिजे.
तेच आहे.
मग असं मी तुला बोलव आहे मग तू आणि म्हणश ये मला बोलतोस असं मला पण करतोस काय म्हणून ए नाही नाही असं तुझ्या बरोबर फ्री मध्ये बोलतोय मी एकदम धडाधड कायच.
य म्हणून मी तुला फोन लाव होते ना आ मला वाटलं की बाबा माझा कॉन्फिडन्स लो व आलाय.
हा हा हा ह च आप आपण दडधड बोलोलून रे का मुव हा.
फेमस आहे तुला बघून वाटतंय ते जगात फ्री लोक असतात.
हा हा हा.
हम्म
एकदम भयान
समो त्याच काहीच नाही ते आयचं.
कशाला गाड काय आपल्याला गाडीवाय, मग ते का आपल्याला काय देणार आहे का आपण त्याला काय घेणार आहे काय विषय देल, म्हणा तुझं काय अ, काय नाही एक माणूस किंमत इज्जत बर आहे. खडपत आतून, असा विषय असतो. चांगलं आहे हे आहेय ते आहे ठीक आहे तेवढ्या बद आम्ही पण चांगलं आहे आमचं पण देशोवानच ठेवा म्हणाय,
ह
का नाही उट सूट तुम्ही आम्हाला भांडी धुवाला बोलला तर मग काय उपयग आहे. हो ना हा
ते आपल्याला कळतयच तेवढं,
हम्म ब आणि
का नाही बघ म वात,
वाज,
काल फोन करणार म्हणलेला
काल काय झालं हा लाईट गेली होती बारा दिवशीर, आणि लाईट, आली वेळाान म ते संध्याकाळी मला जरा तट गडबडीत संपवायचा होता. ते दमवाल तर शेवटला जरा त्यामु मग फोन नाही केला मला वाज त्याच गोष्टीला, साडेसात वाजला मग साडेसात ला स, आपल्यावर मध्ये खरडपेर उतरून जायला लागत ना, त्यामुं ना वेळ लागला असणार म्हणून कराय म,
हम्म
नाही तरर काल शुक्रवार तर होतो आणि जाऊन,
तेच म्हणलं करतो म्हणलेलंच मग काय झालं.
नाही लक्षात राहील नाही जरा असं माझ लक्षात नसते ना मी विसरू का,
मी पण करणार होतो आणि म्हणला कामात असशल म्हणून नाही केलो.
नाही फोन केले की मी उचलतोयड फक्त सांगतोय असाच आहे कामाचा हे आहे का जाऊन, आता पण तुला म्हटलं नाही पणतीच्याकडे एक दोन कॉल होतील कारण बत्तीस टक्के चार्जिंग आहे
ह
हम् सकाळपासून लावाय नाही जरा फोन बघत बसलेलो मगाशी, मगता तुझ एको तीन कॉल झालंसट तीस मिनट तीस मिनिटां आपण चार्जंग लावायं आणि इकडे गाठ, चालू होते सट संपतलाता ये पण,
हम्
असं आहे
वरे
काय करायचं ते काम करा लागत
पोटासाठी
पोटासाठी पोरांसाठी बायकोसाठी सगळ्यांसाठी घरा लागतेय बाचे बिचे आहेत त्यांनाच तिथे टप्प्याने टप्प्या नाहीि त्यांच्या कामापुरत जायला लागते तेव्हा त्यांना लागते ते आता रोज उठून कुणाला लागणार आहे बघायला आताा विषय र तो हा त्या नाव कुणाची घेतात लोक घरच्यांच्या साठी मग घरच्यांच्याच सगळे येतात हो आाकडे जिल्हा पण येतोय कोण ना कोणाचा पाग त्याेा डायरेक्ट नाव लेलं बरं ना
हा..
आपलं आपलं काय ते काम क तर गाठ पडलं त्याला कायत खाललं कायत दिलं काय घ्यायला लागलं एवढ्या पुुरत बाकीच
हम्म.
चोवीस तास कुणासाठी काम करायती?
होय.
असायते अर कारण स्वतःच तर सगळं करून, करून भागलंय आमचं. काय शिलर ठेवलं नाही सगळं फिरायच खायाच प्यायच काय, काय सगळं, सगळं, सगळं, सगळं करून बसलो. काय शिल्लक ठेवल ना.
बाग आहे
हम्म. कारण आमच आम्हीच मिळवून जगलोय हो आयुष्य कोण काही दिलं नाही ना.
होय.
हम्म म्हणून सगळं झाले आता बाकीच्यासाठी जरा चाललंय इकडे तिकडे हातपाय मारायच. तेवढं होऊ दे बघुया मग
करायचं तेवढ आता काय करायचं?
काय करायचं आहेत की परं काढून ठेवलात म्हटल्या वर बघायला पाहिजे आता त्याची दहावीला जाणार पुढच्या वर्षी कितन पुढ कॉलेज ऍडमिशन चार लाख, दोन लाख रुपये तिथं घाला आणि काय व्हायला पाहिजे. जोडणा करून ठेवायला पाहिजे पैसेची
होय.
म..
भरपूर खर्च आहे.
भरपूर खर्च आहे त्या हिशोबाने कराय पाहिजे. तस त्यानी अभ्यास करायला पाहिजेत शिकायला पाहिजे.
एक असते, एक नसते.
हम्म. बघूया आता काय त्यांच्या या मनात काय असेल करतील त्या हिशोबाने.
हम्म.
चालय तस चालु द्यावा.
अथर्व शिकतोय ना म्हणजे तो हुशार आहे ना?
हा अथर्व जर आहेच आम्हाला शोर्य पण आहेाय खर नाही तो आहे माप त्याच्या तस हुशार हा जास्त की असत शौर्य.
ती दोघं सेमच दिसतात.
हम्म सेमच दिसतात आणि उंचीना पण सेमच आहेत त्यामुळे ते काही लक्षात येत नाही कोन कुठला.
अशी जुडी असल्यावानी आहे.
दे हॉटेला एक कॅप्टन ला गेलो आम्ही जेवायला
आ..
तर तिथली बाई विचार लागलीी ट्विन्स आहेत का मी म्हटलं ट्विन्सच आहेत. फक्त तीन वर्षाच अंतर आहे म्हटलं.
तिला पण ठेवला नाहीस.
हसाया लागली ती. आता काय बरोबर आहे ते सांगितलो चुकीच काय सांगितलो तिला वाटत ट्विनस तर आहेत.
तुन कोणाचीच इजत ठेवु नको.
अगे आता काय खोठं सांगायला बोल मी तुला अग ती जरा बाई उलढर होती ग जवायला आ ते फॅमिली ते पण पोरांच्याकडे बघून मग अस बघित आणि मला म्हट तथडे ट्विन्स आहेत का होय म्हटलं ट्विन्सच आहेत जर तीन वर्षाच अंतर आहे म्हटलं दोघां ते हसले ग बसली इकडे काय बोलण्यास अर्थ नाही म्हणले
ह
असं झालं
हम्म
म आहेनी
आणि एकदा ांब तुला करतो कॉल
हा हा